येवून रा, आवाज येतंय
हा, आवाज येऊन राहिला.
हम्.
बोला ना.
सांगाय काही नाही.
सांगा काही नवीन. आ आता काय? नवीन काय हाय? आता स्वयंपाकाची सोय लावा.
ही ही ही, आपल्याली तेच आहे नाही.
आपल्याला तेच आहे. घरातल्या घरात हे कामं करा, हे करा.
हम्म.
हे एक बरं आहे नाही, कार्या ॲपचं.
हां, ह्याच्यातून तरी घर बसल्या आपल्याला कसही मदत होते.
हा पैसे कमावले जातात, पण पैसेच नाहीत आले बिचाराव आमचे.
नाहीय का?
नाही ना, फोन अ फ्रेंडचे पैसेच नाहीत आले. दोन हजार रुपये आले नाहीत.
माझे आज आले एकशे किती एकशे, दोनशे नव्वद असे आले, माय आता आज.
मेसेज आला काय?
हो. मेसेज म्हणजे खात्यात जमा झाले.
हाऊ का?
हां.
म्हणून मेसेज आला अशील, ना मग.
हाऊ मेसेज नाही आला तर तेन खातं तपासलं त्याच्या खात्यात पैसे नव्हते त्या खात्यात दिसले.
हाव काय?
त्यायचं खातं द्याला मी ना आता सातशे नव्वद रुपये अजून कामकाज प्रोसेसिंग मधी बी आहेत अजून सातशे नव्वद.
मग ते तेन सांगितलं का खातेदारांने की हे कार्य ॲपचेच हाईत म्हणून?
होय म्हणजे? तसं सांगल नाही ते त्याच्या खात्यात आहे की नाही कमी पैसे होते.
हम्म.
एकशे काहीतरी नव्वद रुपयच होते.
आणि त्याच्यात हे कराई ॲपचे जमा झाले मग ते चारशे इतके प झाले तर मेसेज आला की इतके इतके जमा तुमच्या खात्यात तपासून पाहिलं तर.
हो काय?
हम्म. तुमचे बी जमा झाले असतील तुमच्या खात्यात तुम्ही तपासून पाहा.
बरं. बरं. पहिना.
हम्म. ते मागच्या वेळेचे बी आणि हे बी आता जमाच झाले असतील तुमचे.
बरं. पाहालागते.
हम्म. तपासून घ्यान तुम्ही.
हम्म.
असं नाही होणार क पैसे आले ते न पाठवले आपल्याला आले नाही त असं नाही. ते जमा झाले आपल्या खात्यात या या तारीखला इक्या बाजून इतक्या मिनिटां ते सांगतात ना एवढी गॅरंटी देऊ राहिले तुम्ही म्हणता जमाच नाही झाली.
मग सांगणार ने सांगितले नसतील बरोबर.
हा मग तसं आहे तुमचं.
हम्म बँकेत सांगतील का मग?
सांगू शकतात तुम्ही ते अकाउंट नंबर घेऊन जा.
हम्म तसच कराव लागेल मग ते.
नाहीत ते पासबुक घेऊन जा एंट्री मारू ना ना त्याच्या अर्थ समजते की याचे याचे पैसे आले.
हा ना. पण बरं आहे हे काम नाही घरगुती बसल्या रिकामा बसल्यापेक्षा?
हा आता आपल्याला काही कामं नाही रिकाम हेच कामं तेवढंचही.
हा दुपारच्या वेळात केल्या जाते. अजून स्वयंपाकाला यायला टाईम आहे.
हा.
हम्म बाकी मग अजून?
बाकी काय नाही ढोकळ्याची रेसिपी सांगा ना मग?
ढोकळ्याची रेसिपी सांगाव काय?
हम्म. कसा केला मग तुम्ही डाळा भिजून केलाय की पीठ दळून आणल?
आ मी काय पीठच दळून घेतलं.
हाव काय.
हम्म बेसनाचाच केला निवड फक्त बेसनच घेतलं.
हम्म.
तांदूळ घेतले चालतात एकापरी पण अर्जंटमध्ये पाहिजे होता. आता मग आपलं हेच घेतलं. बऱ्याच डाळीचं बेसन घेतलं एक वाट. त्याच्यात तेल टाकलंय. चमचा निंबू टाकला. पाणी येणं समजा चांगलं भिजवलं ते असं त्या साखर हळद मीठ. हे टाकलं खूप पाच दहा मिनटनीट समजा फेटलं असं चांगलं फिरवलं. अ विनो टाका लागत त्याच्यात तेव्हाच अ.
चांगला असा स्पंची झाला की नाही म्हटलं इनो टाकली नाही की मग त्यात.
हो विनो टाकाच लागते विनो टाकली तरच पंच होते तो.
हा.
विनाशिवाय पंची येतच नाही.
हा मग ते निंबू हे निंबू पण टाका आणि कीं इनो बी टाका.
हाव.
दोन्ही.
दोन्ही.
निबू सत्व टाकत नसता का तुम्ही?
अम लिंबू होतो चांगलं मोठं मस्त डस होता त्याच्यात.
हावं का.
निंबूसत्व त्याचच करतात साखरवर निंबू टाकून. आणि ते वाऊ घालतात ते आपल्याला विकतात.
हा ना.
हम्म ल निंबूसत्व तर याच असते निंबाचं आपण करत नाही आपल्या इकडे जास्त निंबा. क साखर घ्यायची उन्हाळ्यात जाडी जाडी त्याच्यावर लय मोठ. निंबू पिव्याचे जेवढे असते तेवढे. म्हणजे साखर ओ घाल्याचीि उवनाात अशी कळक खून येते चांगली त्या. सुबट आणि ते भरून ठेवायच्या डब्यात ते नाही भुजत होते.
तस आहे तस आहे का निंबू सातवा.
हो ते नघुस तो मोबाईल वर सर्च करून पाहना.
का म. ते काही निंबाच स्पेशल निंबू सात वयका तयार होईल.
नाही नाही स्पेशल काही नाही ते याचच आहे.
हा का मी न सर्च केलं नाही अ मा असं म्हणजे लक्षातही नाही असं. की काहीच वशन की का.
मोबाईल वर पाहिज ना.
ब.
मोबाईल व दिसतेस मी मला या पोरीन सांगितलं होतं.
हा हो का.
हा मग ते सांगते तर म्हणते पाय म्हण. ते आई आपण लिंबू सत्व आणतो म्हणते. काय घरीच तर बनवल्या जाते अस्स करते. नाही केलं नाही. पण सांगितलं तुम्हाला हम.
ये ना मग उन्हाळ्यात.
उन्हाळा्या कला निंब ऐकय तुमच्या घरी निंब असतील त बर जा.
हा आमच्या हाय ना निंबण आहे ना.
हो काय?
हम. म्हणजे आता लागू राहिले त्याले आ तिकडे पलाटा तायं.
हा.
आता म यंदाच असे कमीच लागले होते ना त्याला आता पुढच्या वर्षीपासून लागते शिल्लक.
झाडं पाहिजतच भाई कोणतीही झाडं म्हणा फळायचे म्हणा खायचे म्हणा पण झाडं पाहिजे.
हा आपल्या घरच असलं की लाई फरक पडते.
हम्म पण जिकडे तिकडे तर आता झाडच तोडून राहिले.
हा ते आता रस्त्याचे काम याचे काम म्हणून ते पाणी असं करते. प्रदूषण वाढू राहिल झाड इथे तोड राहिली जिकडे तिकडे.
वाढून राहिलं आता दिवसंदिवस तापमान या वर्षी एवढं वाढलं एवढं झाड जर तोडले तर पुढच्या वर्ष तापमान वाढल सही नाही होणार नाही आपल्याच्यान.
अ उन्हाळा किती? उन्हाळ्यात किती? ऊन तापू रायला महाराष्ट्रातून सर्वात जास्त अकोला जिल्हा आपला.
आपल्याच्याना ऊन सै नाही होणार नाही एवढं ऊन.
हम्.
मग काय? मग पंख्याच्यान जमत नाही कुलरच्यान जमत नाही मग आणा एसी. ए सि आना भरा बिल. बिल कुठून भरत जा मग घरातल्या घरात राहून.
आज्जीय.
कसं आहे.
हम्म
झाडा असले तर कुठे नाही हवा येते थोडीशी वर माडीवर याच्यावर वर त्याचावर धोप लं की नाही तर झाडच नसले तर हवा ये ना बंद.
झाड लावायलाच पाहिजे.
बिचारी फुकट फाकट ऑक्सिजन दात नाही इकतच घ्या लागते काय नाहीी पुढे चालून.
पुढे साढून आपल्या इकतच ऑक्सिजन घेण आहे.
नाही की नाही किती? एकार केलं पा लोक ना लोकले. यालाच म्हणतात पायार स्वतःच्या पायार कुरड मारणं.
हा. व्हिडिओ दाखवतात ना पुढे आपली परिस्थिती आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर विकत घ्या लागतील. असा होईन. तसं होईन पुढच आपलं भविष्यातलाे व्हिडिओ दाखवले की अे अंगावर काटे येतात.
बाबा ना त्यापेक्षा ना झाडच लावा ना.
आणि जे आहेत झाडं ते आपल्याच्यान एवढे झाड जगू शकतात काय जे आहेत त्याचे तर पटन करू नका.
खरी गोष्ट आहे.
अ
लेकरं झाडं लावण तर दूर
हम्
लेकरराईला सांगाला लागते बड्डेले या केमशी ठेवा लागते. ते की बड्डेले दर बड्डेले एक तोरीच झाड लावलं पाहिजे निंबाच म्हणा की कोणतेही म्हणा.
कोणतं बियंग झाड कुठेही लावा त्याचं वर्षभर त्याचं पालन पोषण करा त्याला पाणी ते जगवा.
हो प्रत्येकानं जर असं केलं तर हो ते पा मग डबल पर्यावरणाचं जरास काहीतरी.
मग काय तर झाडाची कटण चालू आहे झाडं लावण चालूण
एखादं जनवार नका वागू पण ए झाड वागवा म्हणा दारी, दारी पण आता बिचारे सगळे काँग्रेस सिमेंटचं झालं.
हा, दारी ही झाडं लागायली जागा नाही. काही फुलायच्या झाड लायला जागा नाही ना काच्या झाड जागा
जागाच नाही राहिली.
हम्म, पहिले तर सगळेच्या दारी झाड असत निंबाच म्हणा कायचं बी असं झाड असतच म्हणजे
आता ते झाडं तोडून टाकले आणि चांगले घरच बांधले.
हा, उन्हाळ्यात झाडाय खाली बाजार टाकून पायने बांधून किती मजा येत जा पहिले.
खरंच पहिल्यासारखं आता दिसतच नाही.
हम्म, कोणाच्या दारी तरी झाड दिसते का मोठ.
नाही.
पहिले प्रत्येकाच्या दारी झाडं असतच झाडं खाली मस्त तर उन्हाळ्यात तर महीत ही ना पडे उन्हाळ्यात तस वाटे ना
किती हवा लागे पण त्यावेळेस अशी उन्हाळ्यात किती भरभर, भरभर, भरभर हवा आ आता हवा येतच नाही मच्छरच येतात घर भर भरबर.
हम्
खरंच ना माळीवर भर, भर, भर, भर मच्छर असं वाटते बापा जाय पंख्यााली- पण बस या हवेच्या नादी लागू नये.
उन्हाळ्यात पहिले कूलरची गरज नसे आता कूलर, कूलर शिवाय तर भागत नाही ‌
हा बरं ठीक आहे.
हाव ठीक आहे मग.